हॅलो हॅलो आवाज येतोय का ताई? हॅलो
येतोय बोल.
हा ते तर मुलांना हो आता ते मुलांची ते हा तेचह शाळा बदलली चांगल्या दुसऱ्या शाळेत टाकव म्हटलं. तर ते ऍडमिशनची वेळेस आता तर ते भलतच काहीतरी भलतंच सुरू केलंय. आता तर म्हणे आधी मुलां तर इंटरव्हू घेईल. हा मुलांचं, हम्म मुलांच इंटरव्ह्यू मुलाखत घेईल ची आणि त्याच्यावरून मग ठरवायच की हे पात्र आहे की नाही. हे असं कितपत योग्य वाटतं बरं? आपण त्यांना शिकण्यासाठी त्यांना पात्र होण्यासाठीच टाकतो ना?
हम हम बरोबर आहे आणि ते असतातच किती तीन चार वर्षाचे आणि मुलांची एक खोड असते. तो डान्स चांगला तो नृत्य चांगला करत असेल ना? तरी पण त्यांना असं आप पण म्हटलं ना पाहुणे आलेत नाचून दाखव ते मुद्दामुन काहीच करणार नाही. पण ते गेले ना मग ते करणार. मुडी असतो त्यांचा स्वभाव आता नाही म्हटलं तरी शाळेचे मुख्याध्यापक हे त्यांच्यासाठी नवीनच असतात. कसे ते लगेच त्यांच्या समोर अनोळखी व्यक्तीसमोर प्रश्नाचे उत्तर देणार आहेत मुलांच मुलां आपण पालकांचे ह मुलाखती घेतो घेतल्या जातात की तुम्ही असे म्हणजे तुमची थोडक्यात गुणवत्ता तपासली जाते असं मला वाटतं.
हो ना मला तर असं आश्चर्यच वाटलं. कि आपण म्हणजे आपल्या मुलं त्या शाळेत शिकतील आयुष्यात त्यांच काहीतरी होईल. ते काहीतरी चांगले व्यक्ती घडतील, त्यासाठी आपण त्यांच्याकडे अपेक्षा करून टाकतो तर उल तर तेच आपल्यावर हे असं कितपत योग्य आहे. बरं.
आणि कसं आहे? ते मातीचं मडक आहे. त्याला तुम्ही आकार द्यावा. म्हणून आम्ही त्यांना शाळेत टाकतो. बरोबर आहे की नाही जर त्याला अगोदरच सगळं घरातूनच येत असत तर त्याला शाळेत
हा टाकण्याचीच गरज नव्हती ना.
असं आहे आणि मग तुमचं त्याच्यात कौशल्य काय आलं? शिक्षकांचं कौशल्य काय आलं? त्याच्यामध्ये
मग?
जो तुम्ही आकार देण्याच त्यांना काम करणार आहे तेच जर तुम्हाला म्हणजे मुळातच त्यांना काय म्हणतो आपण तयार केलेलं पाहिजे ते सगळं
मग ते त्यांचा शिक्षकांचा राहून उपयोगच काय मग
हम आणि ह्याच्यासाठी पालक चार चार दिवस रजा घेऊन घरात मुलाखतीच्या तयारी करतात आणि काय म्हणतात तू हे केलंस तू ही कविता म्हणून दाखवलीस त्या मॅडमला त्या बाईंना तर मी तुला हे घेऊन तु म्हणजे तुम्ही त्यांच्यामध्ये तुम्ही असं त्यांना सांगताय ही सवय लावताय कि तुम्ही हे केल्यावर तुम्हाला हे मिळेल हे तुम्ही त्यांच्यात रुजवताय हा हे ही गोष्ट स खाऊपर्यंत राहते उद्या ती वस्तूपर्यंत जाते ते आणि पर्वती अजून कुठल्याही? टोकाच्या
हा आणि मुलं पण सांगत मी हे तेव्हाच करेल जेव्हा तुम्ही मला हे घेऊन द्याल ते घेऊन द्याल
पण अशा कशाला? हे तुझं काम आहे. हे तू के करायला पाहिजे. बाकीचे मुलंही जातात तसा तूही गेला पाहिजे हे श शिकवलं गेलं पाहिजे ना मुला कशाला आमिष आमिष दाख पण हा प्रकार लालसा दाखवण्या सारखाच आहे ना असं मला वाटतं
बरोबर आहे.
आणि कसं आहे तुम्हा तुम्ही प्रत्येक पालकांची अपेक्षा असते मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून नाही शिकायला मिळालं. मला घरातून नाही त्यासा पाठिंबा मिळाला तर माझ्या मुलांना मी घालेन
हा आपण आपले स्वप्न त्यांच्यात बघतो आपल्याला असं वाटत की आपले जे स्वप्न पूर्ण नाही झाले त्यांच्या रूपात आपले स्वप् पूर्ण होतील असं प्रत्येकाला अपेक्षा असते. प्रत्येकाला आशा असते.
ती अपेक्षा आणि अशा करण्यात काहीच म्हणजे गैर नाहीये मला असं वाटत. ताई पण हे बघा आपल्या मुलाची बुद्धिमत्ता किती? ती आहे समजा त्याला घरी जो ग गृहपाठ दिला जाईल तो तुम्ही कितपत करून घेऊ शकता. मग त्याच्यासाठी परत तुम्हाला शिकवणी लावावी लागते. बरोबर आहे की ने म्हणजे हा डबल डबल खर्च चालाक तुम्हाला आणि पालकांना पालक हे तपासून पाहत नाही की माझ्या मुलाची बुद्धिमत्ता किती आहे? आता आई आणि वडील यांची बुद्धिमत्ता जर सरासरीची असेल तर मुलगा ही त्याच बुद्धिमत्तेचा असणार आहे.
हो बरोबर, बरोबर आहे.
शिक्षणच, शिक्षण तू घेतलं किंवा तू वकील झाला डॉक्टर झाला वै किंवा अभियांत्रिकी झाला तरच तु काहीतरी समाजात कमवलं असं नाहीये. चित्रकलेमधून पण तू नाव कमवू शकतोस, चित्र
गुण असू शको सगळेच काही अभ्यासात हुशार
नसता बरोबर आहे आणि आता तुम्ही बघा एखादा अभियांत्रिक ते आहे. त्यांनी पदवी घेतली. घेतलेली आहे. त्याच्या पगाराची तुलना तुम्ही रस्त्यावर वर वडापाव विकणाऱ्या वाल्याशी करू शकता त्यांच्यापेक्षा त्याला उत् उत्पन्न जास्त
हो खरंच जास्त आहे. फक्त हं हं, फक्त डिग्री ही माणसाची गुणवत्ता नाही ठरवू शकत. कधी
पदवी तुम्हाला किती असली, म्हणजे तुम्हाला व्यवहार ज्ञान आले. असे होत नाही.
हा बरोबर.
व्यवहार ज्ञानासाठी तुम्हाला समाजात वावररावं लागतं, चार गोष्टी शिकाव्या लागतात किंबहुना तुम्हाला कधी कमीपणा पण घ्यायला लागतो. तो
हम्म.
असं आहे आणि ते पदवी घेतल्यावर काय होतं माझी एवढी पदवी आहे, मग मी एवढ्या कमी पगारात... कसं काम करू? हा एक अहम भाव मुलांमध्ये ते निर्माण होतं असं मला वाटतं.
हो हे बरोबर आहे.
तुम्ही आता समजा त्याला, त्याला अभियांत्रिकी शाखेत जायचं आहे. अशी तुमची इच्छा आहे. तुम्ही लादू नका ना त्याच्यावर तुम्ही त्याला विचारा तुला कुठल्या क्षेत्रात जायचं आहे कुठल्या नाही. मुलांची पण आवड निवड जोपासायला पाहिजे ना! मुलांना याच्याकरता दोन छान उत्कृष्ट सिनेमे आलेत. बघा अ तारे जमी पर. आणि थ्री इडीयट्स. आमिर खानचे दोन्ही सिनेमे खूप छान आहे, हे पालकांच्या डोळ्यात अंजन घालण्याच काम कर
हो तेच ना! ते फक्त एक अस करमणूक म्हण म्हणून न बघता. त्याच्यातून म्हणजे खूप काही आहे, असं शिकायला काही मुलं असं म्हणजे दवा खाली येऊन टोकाचं पाऊल उचलून घेतात. त्या त्याच्यात ते स्पष्टपणे दा खलंय
हो हो हो काय होतंय, आई वडील स्वतःचा समाजामध्ये मान उंचवली. जावी. माझा मुलगा डॉक्टर झाला. माझं ते हे त्यांना चार लोकांना सांगता यावं. म्हणून हे मुलांवर दबाव आणतात. मग तो तर तुम्हाला म्हणत नसतो ना, म त्याच्यावर असं सारखं, बोलायचं. की आम्ही लाख रुपये फी भरली लाख रुपये आहोत, त्यांनी तुम्हाला सांगितले नाही ना भरायला, तुम्ही तुमच्या हौसे खातेर भरली. तुम्ही त्याची मत त्यात चवरल म्हणून आजकालच्या आत्महत्या ह त्याच्यापासूनच होतय आहेत ना. म्हणून शाळेत घालतानाच, तुम्ही विचार करा की ज्या शाळेमध्ये मुलाखती घेऊन प्रवेश दिला जातो.
हम्म!
अशा शाळेत तुम्ही मुलांना घालता तर ज्या शाळेतून म्हणजे, आपल्या सरकारी शाळेतून किती, तर यू पी एस सी, एम पी एस ते झालेले मोठे मोठे अधिकारी आहेत. कोणता त्याच्यात? तुम्ही अधिकारी मला सांगताल, जो इंग्रजी माध्यमातलाय? मला सांगा कोणताच नाही.
अ ज्यांना म्हणजे असं काही हम्म
तुम्ही शिकून सुद्धा मुलांना घडवू शकता. हे पालकांना समजायला पाहिजेल ये
अ तेच ना, अगदी अस ज्यानं, हो बरोबर ये अगदी म्हणजे ज्यांच अस अ मागच काही त्यांना अस पाठिंबा नसतो, आई वडील शिक्षित नसता अक्षरशः झोपडपट्टीतले मुलं सुद्धा असं काइ गव्हर्मेंट ऑफिसर आय ए एस वगैरे अशे म्हणजे परीक्षा पास होऊन ते त्यांच्या पायावर असं उभे आहेत म्हन म्हणून मला असं वाटत की, हे फक्त एक प्रकारचा व्यापारच सुरू केलाय लोकांनी इंग्रजी मीडियम मध्ये टाक म्हणजे मुलं हुशार होतील आणि त्यांच आयुष्य काहीतरी अ म्हणजे चांगलं असेल अस भविष्य त्यांच चांगलं घडेल आस
हो बरोबर ये आणि त्याच्यामूळ कसं होतं मुलां च्या डोक्यात काय गोंधळ माजतोय हे शिक्षक पण बघत नाही. आणि हे पालकही बघत नाही, मग त्या मुलाकडे काय राहतं ना
हम्म आणि पालकांना असं वाटत ह की आपण आपल्या परीने सगळं केलंय. आपण फी पूर्ण भरून दि लिये आपला मुलगा चांगल्या शाळेत जात तो इ त म्हणजे सगळं चांगलंच ये
आपलं काम झालं, हो आपलं काम झालं, पैशा मदे मी पैसे भरतो. माझा मुलगा शिकला पाहिजे. एवढंच त्यांना आहे बाक कि त्याच्या डोक्यात काय गोंधळ चालू ये ते च्या आवडी निवडी कोणत्या आहेत हा विचारच घेत नईत.
घेत नाही बरोबर आहे आम्ही तर ठरवलंय आधी असं प्राथमिक शिक्षण द्यायचं च त्याच्यानंतर त्याला जस कळाय लाग किंवा आम्हाला जस कयला लागलं की ब याला कुठल्या गोष्टीमध्ये अ त्याला आवड आहे हो रस आहे त्याला आवड आहे काय त्याची आवड निवड काय आणि त्याला थोडस कळायला लागलं त्याला त्याच्या सोबत व्यवस्थितप बसू त्याला विचारून मगच पुढं पाऊल घ्यायच म्हणजे जे आमच्या सोबत झालं ह जे आ हम् ते त्यांच्या सोबत म्हणजे आम आम आम्ही पण चांगलंच आयुष्य जगतोय आमच्या पण आई वडिलांनी चांगलंच केलं पण हा कदाचित जर आम्हाला त्यावेळेस विचारलं गेलं असतं की तुम्हाला काय करायचं तर कदाचित आमचे दिवस वेगळे राहिले असते
र आणि आजकाल समाज असा झालाय ना कि सर्व तेच त्याला ्ान असण आवश्यक नुसत पुस्तक शिक शिक्षण असून उपयोग नाही आहे त्याला आकडेमुळेडही बाहेर च्या व्यवहारातही जमली पाहिजे बरोबर आहे नसत पुस्तक की ज्ञान असतना ते कुठं ते घोड्याला दऊन बाज बाजूला बांधलेले असतात बघा. त्याच्यावरच त्यांचा सगळ अ लक्ष केंद्रित अस तर. ते उपयोगाच नाहीय ना. आयुष्यात कोणती परिस्थिती ते आल्यावर तुम्ही कसं वागताय त्याला महत्व खूप छान वाटलं ताई तुमच्याशी बोलून धन्यवाद.
हो हो चालेल.